बला काय चालूय
बोला
हा काय चालू आहे म्हटलं येला का समपा
वढ
जेवणा घेऊणा झाले ना
मला वाटते मंगा लावला होता म्हणून लागून नाही राहिला आता का
अ का मी ला का
नाही मी लालता मंगा
मग अशी राल सकाळी रालत वाटते तुम्ही
ह मग म्हणजे सकाळी
हा एष्ट मोटलं,
हो.
मग, आता मी लावला आता म
हो हो हो,
हा झाल का जेवणं,
हो जेवण तर मगाचू बोलता बोलताचं, जेवण केलं म्या म्हटलं अधी तुम्ही,
पण नंबर तर हा वेगळा आहे.
नाही मलाच आहे ना मजा आहे
हो मंगाचा वेळ का मग दुसरा नंबर होता ना
हो का भेट तुमचा शेवटून भेटळी स का्या
अ एकातर एकाहात्तर एकाहत्तर
हा बरोबर आहे मगा लावला होता मी तुम्हाला
हम्म
मी बिऊनच थवून राहिले ना नाही नम्र
हा न लिहून ठवाला मंग कस ध्य आहे
धन नाही रात ना आणि आज फटाफट कॉल झाले की नाही तुमला लय कॉल झाले आता फटफट त्याच्याच्यान काल मला त्रास झाला एकही कॉल नाही झाला मला काल
माझे झाले नाही हेे
हो काय काळजी न कर ना मग नांदी भेट ना जराशा,
अ बाई बाया उचलत नाही.
सांग काय करा.
तेचे आपल्याला उचला लागतात‌
मी तर कालचं, तू कधीपासून चालू केलं.
मी दोन तीन दिवस झाले चालू केल.
म्हणूनच माझं कालच चालू झालं मग कालपासून हा
मी मग म्हणजे झाली हो झाले ते उचलतच नाही त्या बायार असय
तुमची
आता झाला मला अ सत्तावीस झाले माझे आता तीनच राहिले.
हो काय सत्तावीसवा झाला की मग आमचा उचलत जा
हो हो पण ते काही त्यातले खाली जायला होतात ना
हाव काय
हा. त्यातले काही सात आठ खा खालीच आहेत ते उचललेले नाही ते बोलले असते नाही मला रेंजच नव्हती काही काही केल्या
हावना
दहा मिनिट होऊ दिले काय करता मग
मग आता तेेत तसं तर करावच करलागते.
हो मग इलाजच नाही.
आणि हॅलो मी आधी करत जाईन तुम्हाले पहिले मग उचलत जा पाच वेळ लाववा लागते ना आता हा दुसरा समजा आम्ही एक लावला तुम्हाला दररोज चा एक
नाही ऐकिले पाच खेप लागताच नाही आता मी आता लवून रायला कि नाही लागतेय का बरे आता माया चुलत सासूला मी अं परवाच्या दिवशी लावला कालही लावला रोजचा एकच कॉल लागते. मला वाटते डबल लागून नाही राहिला मी आता. आता इथे एक कॉल लावतो. म्हणजे काल परर्वा लावला होता. काल लावला आता आज लावते एक कॉल
होऊन जातात मग
जेवण बिवणं झाले.
हो हो सगळ झालं आणि परत काय म्हणते
हा पाणी हे चालूच आहे ना हे कोण आज त आज म्हटलं डवरे बीवरे कामं होते वावरात हे पाणी पाणीच चालू आहे ते पाण्यान हे होते ना मग चिकचिक होते सगळं ते शेंगदेचे झाड उपटावे लागतात
हा. हा शेंग पेरून राहिले
उन्हाळेतली हा हा भुईशांग. भुईशांग भुईशांग नाही हो झाली ना आता ते परवा हा ते पराटीत नेऊ राहिली ना.
हा
ते उपट्या लागतात. ना मग ते झाडं.
हा
बाया काय करतात ननेत्यात मग एकदा मारतात गमावतात काही काही ठिकाणी
हा. तेेत आहेच.
हम. मग ते आपल्याला उटून आस मोकळ केल रात्री राहायला तर जावं लागल. त्यांना झाकून जायला ते पोराठी मोठ मोठ झाड होतेन ते
हा तिच अन झाडा मोठ होतील
जसं पेरलं असं झाड होते ते.
हा.
ते उपटाय लागतात मग त्याच्याचान दुपारी कालही दुपारी गेलो होतो आम्ही आणि आता ही जाऊ.
हम्म, हम्म.
दुपारी जाऊ तीन एक वाजता ता हो आता. पाणी नाही आहे का बरी पण ते आभाळ आहे
नाही इकडे उजाडलं आमच्या इकडे होतं सकाळी.
ता डवरेही होत होते अन वखरही होत अन खतही होत आज.
हम्म.
तिनी काम राहिले.
हम्म.
त्या निरामंडपच होता सखो.
हां.
एक वावर आहे दुरचं गाड्याना दूर न्याय लागत ते मग ते पाणी आल की अकात होते.
हां.
तुम्ही नसन जात शेतात?
नाही आम्ही घरीच असतो.
हो काय.
हम्म.
आम्ही काही जात नसतो पण ते कसं असलं असलं थोड, थोड, थोड, थोड करतो.
हा जा लागते.
हां जे झालं ते.
हम्म.
घरचच घरच. जसा टाईम सापडला तस करा अस आहे ते.
एकीकडे आहेे ते
ताई नाही ना एवढं मलेल पाहाव लागतंय हे माग लेट लक्ष द्या आणि हे ते खूप ठेवा लागते.
आ
आता सध्याच माणसं गेले तुमचा फोन लागला अन लागे ते माणस स गेले केळीच अ केळी झाड काप्याले.
हम्म हम्म.
तर ते आता घरी दिवर खेळले तर मला जाय लागते मयी आजी जागीच आहे जवळ.
हां हां.
उम्म जवळच आहे ना ती या नदीचा कठार आहे ना आमच माहेर. घरातून हां घरातूनच दिस ते ना आम्ही गडीवर घर आहे आमचं.
होव काय तुमचं आडनाव काय?
मस्ताय.
मस्ताई इवर खेड चे? हम्म सारखेच हां.
हम्म.
त्याच्याचानं कसं? भातच जाया लागते मयात मग असं चक्कर मारायला गले त्याने का आले आता ते झाडं कापून राहिले. ते म्हणजे खाली झाली आता जरासिक राहिली पंधरा हजार पंधराशे झाड राहिल काट्याच.
हम्म.
काही करून राहायला वाटते तुम्ही आहे ना?
हा
करावच लागतात काही ना काही त्यांच्यापेक्षा असे कॉल असले खरंच ते हेडफोन लावायला पुरतात
हम्म.
हे हेडफोन लावायला पुरतात म्हटलं हा फोन धरून ठेक धरून ठेव्यापेक्षा जवळ हाय पण ते ब्ल्युटूथ ना चालू करू हो हो ना मग त्यांच्यातही आवाज लाहन आणि येते
हो ते एक कानातलं आहे चालू आहे ना एक कानातलं बंद पडलं
हेडफोन लावले की कसं टेन्शन नाही राहत मोबाईल कुठेही ठेवा दहा मिनटं किती बोला
हा.
तर निरा हे हेच करावं लागते माय धरूनच ठेवा लागते
धरून ठेवा लागते
जला धरूनच ठेवाव लागते मोबईल
हम्म गेले नाही काय कुठे फिरायले?
फिरायला आता काय जाऊ ना आपण पंढरपूरले जमलं असते विठोबाने बोलावलं तर एकादशीला हा
हे सीझन पंढरपूरला जायचं आहे
अ दरवर्षी जाऊ जाऊ जाऊ जाऊ या वावरा इ जायणे होत नाही
हम्म.
त ते या वर्षी जाऊच म्हटलं आता
चल जा
हो ना आता ते निंदून गिंदण झालं की मग मोकळा जीव होतो
ह
ते का आळंदी देऊ हे ते पाहालाच आहे आपण
हो.
मस्त आहे माया आळंदी अ देहू आता पुण्याला माझ बहीण असते की नाही तर गेलो होतो तो आम्ही आता उन्हाळ्यात
हम्म हम्म.
त म्हटलं त्या देहूला एवढं मस्त आहे ते तुकाराम महाराजचं मंदिर निरा नदीच्या काठावरच आहे ना ते इंद्रयाणी हा इंद्रायणीच्या काठावरच आहे ना खूप मोठी नदी आहे आता तर एवढा पूर येला त्या नदीने जिथे इंद्रायणी पुण्यात तसली आणि तिकडे त्या आळंदी दसली
हो ना
खूप पुर यायला आलाय
हम्म गेलोच नाही
नाही काय आम्ही मागच्या वर्षी पुण्याला गेलो तर गेलतो मग
मागच्या वर्षी आता या उन्हाळ या उन्हाळ्यात
घरातलंच नाही या हो ना ठीक आहे मग
हो हो
झाले असतील
होऊ द्या ना पर्णू दहा मिनिट दोन सेकंद राहिले व्हायाचे
अ
दहा मिनिट
अरे म हकाळी पहिले खूप मज
कोण ते त्रास देतात ना
हा आई हे दिर्या क असतात